हा, आवाज येतोय काय?
हा येेतेय आवाज.
हा बोला की.
हा, मग त्याला दोन दिवस ऍडमिट केलं?
हा दोन दिवस अडमिट त्यांनी सांगितलं दोन दिवस म्हणून, पण मी दोन दिवस नाही म्हटलं. त्याचा पेपर तेन चालू आहे म्हट टल. त्यावेळेस पेपर चालू होते. अ दुसऱ्या दिवशी त्याचा पेपर चालू मी काय म्हटलं आज येथेच ठेवून घेते. म्हंटलं मी संध्याकाळपर्यंत राहते, आणि तरी त्याचा खाऊ तेन सगळं देतात. मग मी म्हंटलं खाऊ काय मी हा मग बाजूला आमच्या घराजवळच्या आहे ना, त्यांनी घरात होते त्यांना सांगितलं मी स्वयपाक केले अणि जेवण घ्यून या म्हटलं त्यांना. तेन जेवण घेऊन आले, म जेवले आण इंजेक्शन तर दिले ना त्यांनी इंजेक्शन दिल्यानंतर मुलासनी ते उलटी त्रास तेन होतय. ताप येतय. म्हणून एक दिवस आता ठेवून घेतात म्हनं तेनी.
होय का?
हा.
आता पहिलं किती कुत्रं वगैरे चावायचे करायचे कुटं ऍडमिट करून घ्यायचे इंजेक्शन द्यायचे. आणि सोडायचे.
नाही आता अ खूप आता मी ऐकलंय अ अ हे दात जनावरांचे दात तेन लागल ना बिंबीत लेडीज असो जेंटस् असो बेंबीत अ इंजेक्शन देतात.
मला चावलेलं की लहानपणी मी घेतलेत की बेंबीत तीन घेतलेत इंजेक्शन.
होय?
कडला देत्यात. म्हणजे बेंबीत म्हणजे बेंबीत देत नाइत. साईडला असतं क नी साईड ला अग ती देत्यात. म्हणजे अस छोटसं अस म्हणजे सूज आल्यासारखी हुती ति त म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तितं साईडला तीन देत्यात. आणि ते पहिलं ते इंजेक्शन हाताला देतात ते कुठलं ते तुम्ही म्हणला ते? हा धनुर्वात. हा ते एक देतात. पण ऍडमिट करून घेणे की काय? पुन्हा काय नाय तसलं काय नाय.
हम्म हम्.
आणि मी इथं एका सरकारी दवाखान्यात पण बघितलं एक बैला क काय हेजे मांजराच दात लागला का नक लागलं असंच कायतरी झालं. तर तिला ग कीती सोळा का सतरा इंजेक्शन म्हण.
हो आणि इथ कसं माहिते काय ते त्यांना पुढं त्रास होऊ नये. म तुम्ही आता इंजेक्शन तेन घेतला घरी गेला कुठ बाहेर गेला कायतरी क्या झालं परत डॉक्टरकड येणार ना ते तुम्ही असं इंजेक्शन दिला म्हणून झालं म्हणून. म्हणताना त्यांनी इंजेक्शन दिल्यानंतरन काय त्रास हू नये म्हणून तेनी ठेवून घेत्यात.
व्हय का त्या एक बई न अ शोल्डर नसतो का शोल्डरच्या तिकडं एक ह्या शोल्डरला एक हातात एक. अशे दोन तीन एका दिवशी इंजेक्शनं. असं रोज यायचं म्हण.
हा हा. मी हेला - हेला बी सांगितलेल. हेंच कसं चार चार दिवसाचं तारीख दिलं होतं म्हणजे ज्या दिवशी ऍडमिट करून घेतलं ते इंजेक्शन सोडून. असं चार इंजेक्शन हुते. एक दोन तीन दिवसाच गॅप सोडून दोन तीन दिवसाचं गॅप सोडून अस इंजेक्शन होताय हेचं
होय का?
हम्म. जवळजवळ एक दहा बारा इंजेक्शन झाले असतील दोन -दोन दोन - दोन.
बापरे खूप दिली ओ इंजेक्शनं.
होय. नाय ते ते कसं आता नवीन आल म्हणं ते काय म्हणत्यात रेबीज आणि कायतर कायतर आलंय म ते पुढं त्रास हू नये म्हणून आता ते भरपूर सरकार दवाखान्यात आता सोय हे केलेलीय. पण खाजगी दवाखान्यात एवढं नाहीय आणि असेल तर पण पैसे लय घेत्यात. मी आंताना खांजक दवाखांना जाऊंनुसतांचारय धणुंर आंताच इंजेशला त्यांनी अराशेि बाराशे रुपये सांगले
तुम्हीं धनुर्वथचा अकरांशला घेतलां आणि कुत्र्यांचे असतांत नां त्यावेेळेस अडीच सं हजांरला एक होतं अशी तीनं इंजेक्शन घ्यांयची
हम्मं हम्मं
असं होतं
हां हां हे कुतचंदीक्षण आहे नां आम्हीं संरक तं आवाखण्यांतच करूंन घेतलं त्यांनी कायं सांगितलं नदी हां तिथं सगळं चांगलं आहे असं तसं
दवखन्यांत तरं चांगलं उलटं लसी वगैरें हे इंजेक्शन रेश येतांत सारखी
हां आपल्या हे जनावरांचे ते जातं लागलं होतं वि म्हणजे पहि कधीं गेले न्हते वाकण्यांत डान राहतं नां तनी सांगितलंन देतांत ते चांगलं असते आमच्या बाळां वल्यानंतर नां आम्हीं असायचं घेऊन आलोय म्हणूंन पहि पहिल्यांदाळ नां त्यां
अशी लाईन लागली होती कुत्र्यांचे दांत लागले मांजरा दांत लागले परंत हे जनावरां जनावरांचे दांत लागलेय असं सगळें पेशंट अं असे ठी करूंन घेतलेले म्हणजे एक दिवसं ठेवूंनच घेतलेले आहे त्यांना
होयं
हम्मं
आंता ते नवीन कांहींत काढलं असेल खरं
हाता ते पुढं दाखवांयला लागतंय म्हंटला ते इंजेक्शन गोळ्यां औषध देतांत ते त्यांना दाखवांयला लागते म्हं त्यांमुळे ते ठेवूंन घेतांत ते पणं दुसऱ्यां दिवशी लागे लांग संध्याकाळी त्यांला टिचार्ज देतं नव्हते मी म्हंटलं नाहीं म्हटलं पेपर आहे त्यांचा आणि तो रडतं पणं होतां नाहीं म्हणांला मलां जीवग म्हणां यं तरं मलां कसं कसं व्हायं लागलं आहे कोंडून घातल्या सांरखा आणि तो बारका आहे म्हंण त्यांला बारक भेटं दिलंत हं हं आणि हं आणि तो हं नां उंचीला आहे बेड म्हणजे पाय बेड मधूंन पाय बाहेर येतं होते आणिंते झोपणांर कसं आणि मलां भेडं नाहीं कायं नाहीं मंग आंता मी कायं करूं म्हंटलं मंग दिवसंभर कसं तरं बसं काढले
हो बरोबर आहे की रात्री कायं करणारं नं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हां येते आहे कां आवांज हां येते आहे येते
हा कॉलचा असं कॉल चालू असताना कॉल येऊ शकतात काय?
हो येतात की पण उचलायचे नाहीत ना ते. हा येतात कॉल.
अहो नाही उचला उचलू पण देत ना उचल नाहीत. उचलत पण नाही ते आपोआपच ते रिसीव्ह व्हाय लायलय.
नाही मग तुमचं ते टच झालं का कानाचं त्याला.
हॅलो!
हा कानाच टच होतय का ते?
नाही. मी आणि ते काय झालंय माहती काय माझ्या मोबाईलमध्ये फोन चालू ज असला तर ते फोन चालू फोन व्हायच्या आधी स्पीकर त्याने खूप चांगला अस ते आवाज व्यवस्थित येते. आणि फोन चालू झाला की नाही आवाजच येत नाहीये म्हणता मी का कानातना हेडफोन घातले.
होय.
हेडफोन घालून बोल. हा मग तरी सुद्धा त फोन तुम्ला चालू असताना दोन वेळा कॉल आपोआप ते रिसिव्ह होतय.
होय मला पण कॉल येऊन गेले. बहुतेक ते ग्रुपवर टाकलेलं ना? कोण फ्री आहे का वगैरे. ते मग त्यांचे कॉल असतील मला वाटते ना? मला पण एक नंबर
कॉल वरच बोलतासा.
हो फोनवर बोलते.
म्हणजे सा आवाज व्यवस्थित येतय?
हो येते की आवाज येते व्यवस्थित येते.
माझा नाही येत. अस एकदम आवाज येतय. मग त्याला परत परत उचलला तर तुम्ही काय म्हटलास?
ते आता हे फोल आले कणय आप आपल्या स्पीकरवर टाकता येतलय का हो? हॅलो!
फोन म्हणला आला की. हा स्पीकरवर टाकताच येत नाही फोन. हा आप
हा. मग ते माचा एवढा आवाज एकदम हा ऑप्शनच नाही आणि एकदम आवाज बारीक आहे ना? तर ते बारीक मुळ आहे ना? काय झालं काय -लं असं विचारायला लागतंय.
बरोबर.
आणि पहिला अस बर आणि पहिला असा आपोआप कॉ कॉल कट होत होता ना?
हो.
हा आता कॉल पहिला कट होत होताता कट होत नाही आहे कॉल.
हा नाही आता होते व्यवस्थित.
कॉल कट आपप कट होतो.
होतं की दहा मिनट मिंट झाले की बारा मिंट की होणार की. कॉ -कॉल कट आता. तेवढं टायमिंग झाल की हो - - तोकट म्हणजे
बरोबर. आणि काय?
काय नाही बघा. तुमच्याकडे स्मार्ट मीटर वगैरे आल का हो? कुठ तिथे येते.
नाही -नाही आला. नाही -नाही.
हम् हम्
नाही -नाही आले तुम्ही तिकड आलेय का?
हो चालू आहे आमच्या इकड पाऊस. हम
हा हा
तुमच्या इकड स्मार्ट मीटर बसवलय का हो? स्मार्ट मीटर म्हणल बसवले.
नाही बसवला इथ.
नाही ना,
नाही नाही आवाज येत नाही काय?
येत येते आवाज येते मला.
हॅलो.
हा मला आवाज.
हा हा मला वाटल आणि रेंज मध्ये गेले का काय. हा हा येथे नाही आला तस काय.
होय का? आता खूप ठिकाणी चाललय ना बसवायच. काय होते काय माहिती?
होय इथ तस काय नाही आल इथ.
होय, ते तर म्हणतात बाई लाईटबिल खूप येतेय म्हणून.
त्याच्यान
ह
पण का एक एक जण म्हणतात त्याच्यान कमी येतय.
मी तर ऐकल बाई ज्याचे कमी येत होते बिल आता त्याची वाढलेत बिल.
होय
हो
आम्ही ते हा हा. तस अजून तर मी ते कधी हे केल नाही, पण म्हणजे ऐकून माहितीय. पण त्याच हे होतय म्हणा म्हणजे कमी बिल कमी येतय. युनिट त्याचे कमी पडतात अस म्हणतात. हा
तुम्हाला पाण्याला आहे जे तुमच पाणी येत त्याला मीटर आहे.
नाही नाही.
मग पाणी बिल कस भरता तुम्ही?
माहेर अस माहेर माहेरी. आम्ही तस पाणी बिल काय भरत नाही डायरेक्ट कस वर्षाच असतय तेे.
वर्षाच का?
पाणी पट्टीना वर्षाची असते. हा आणि पाणी बिल येते ना... ते माझ्या माहेरी येतय. असं ए ना... त्याला मीटर आहे... छोटीशी मीटर आहे.... हा ते... हा... नळ आहे ना... नळाच्या बाजूलाच... मीटर आहेत... हा. हा... ते घड्याळ्यासारखं फिरतंय ते... आन ते येऊन बघून जातात... त्याच्यावरनं ते बिल करतात... महिन्याला काय तरी... तीनशे, साडेतीनशे रुपये कायतरी... महिन्याला बिल येतय.
होय... कमी येतेय म्हणजे
हा... होय... पहिलं ना... सक सकाळ- संध्याकाळ असं येत होतं... आता नाही येत... एकदा सकाळी पहाटे तीन वास्ता आले ना... सात वाजोपर्यंत पाणी असतंय.
बापरे... खूप वेळ येते... पाणी मग
मग... सातला... प... हा... होय. मग सहातला पाणी गेलं की नई... दुसऱ्या दिवशीच... पहाटे तीन वास्ता पाणी
होय. बरं ए... पण रोज येतंय ना... हे महत्वाचं ए... आमच्या इकडं मीटर ए पाण्याची
हा.
त्यामुळं ते... हं... पाणी दर जास्त राहतो ह्याचा.. वर्षाचं उलटं... ती पट्टी परवडती... पाणीपट्टी. -टी... असती ना?
हो.. इथं ही तसच... पाणीपट्टीच भरतात... तिथं ग्रामपंचायत तर नाई की नाई तसं ह्याच्यामध्ये... पाणीपट्टीच... भरतात ते
ते परवडती अवो.
हुम्म्म. पण एक एक जण... पाणी पट्टी, ते सुद्धा भरत नाई वर्षाचं... ते एक एक लोकं... काढ